हॅलो हा मीच काय केला कट केला मी हा नेहमीच म्हणलं दहा मिनिट होऊन गेले
अ घामध्ये परत दुसरा क तयार होयल बरोबर ना असंच ना हो हो चालेल ते पण बर झाल एकाच व्यक्तीला पाच कॉल केले तरी
चालतात हा ना आणि
काय फरक नाही पडणार नाही का काय हॅलो हॅलो हॅलो
हा येतो का आवाज
ह येतोय आवाज म्हटलं काय झा एकाच तिला म्हंटलं पास पाॉल केले तर काय फरक पडतंय
नाही ना चालतं चालतं म्हणलेच आहेत त्या
अ नाही मग कट करायचं परत करायचं. कट
हा ना तर मग काय तर.
हो होऊन जाई ना म्हणजे प्रत्येकाचे टास्क पण पूर्ण होतील ना तेवढेच.
होतात बरोबर आहे, बरोबर आहे. माझ पण काय कि माझ्या ओके, काय ते?
तुम्हाला पण फोनचा टास्क आलाय?
आलाय, आलाय ना, हो, हो आलाय, आलाय.
हो, हो, हो मग तुमचा पण एक ऍड होईल बरोबर.
होऊन जाईल हा म्हणूनच आमच्यात पण कसं कि माझ्या आईकड कसं की आईच्या माहेरी महाराजांचं खूप म्हणजे माझी आजी, मामा त्यांनी तर गुरु करून घेतलंयच. आईनं पण घेतलंय. मावशी वगैरे माझ्या मावशी त्या साईडला अनुग्रह घेतलाय, अनुग्रह घेतलाय.
तिथंच घेतला अनुग्रह.
मग तेच काय होतय कि तिकडं गेलं कि हमखास म्हणजे अ जाऊन फेरी आहे जरी मिरज सांगलीला गेलो तिथं तून काय जाते दोन तासात जाऊन येतो. अगदी जवळ हाय, अगदी जवळ. अडीच तासामध्ये आम्ही जातोच जातो.
हो साताारा सांगली आणि कुणी अस ते त्रिकोण असा म्हणजे तो येतो
हो आता आम्ही बऱ्याचदा काय करतो, हा आम्ही जेव्हा पुण्यातून पण निघतो ना तर समजा जायच असे तर काय करतो इथून लवकर निघतो आणि सातारा विट्याला जाऊन सांगलीला जायच्याऐवजी काय करतो तिकड हेला जातो गोंदवल्याला. मग दर्शन आणि सकाळी दर्शन पण हा मग दर्शन घेऊन प्रसाद वगैरे घेऊन मग पुढं जातो. किंवा
मग ते का, का, काकड आरती वगैरे कधी अटेंड केलीये का पूर्ण?
लहान हो, हो, हो, हो लहान असताना होत होतं. आता इकडे आल्यावर तसं नाही नाही होतं जायचं एकदा मुक्कामाला, पण हे मुलं लहान अस ल्यामुळ होत नाहीे. अऍटलिस्ट दर्शन तर घेऊन येतोच येतो.
हो, हो, हो. तेव्हा कसं होय म्हणजे ना कसं जायला म्हणजे आम्ही आता मुंबईहून जातो तर जाण्याचा जा आठ एक तास जातात. रात्री रात्री पोहचेपर्यंत रात्र होते. त्याच्यानंतर पूर्ण दिवस तर तिथलं सगळं अटेंड करायचं, तर पूर्ण एक दिवस तो काढायचा आणि मग तिसऱ्या दिवशी मुंबईला प्रयाण करायचं, तरच ते सगळं व्यवस्थित होत. नाही तर नाही सगळं हे होते काही काही गडबड गडबड होते, असं मला वाटतं. का म्हणजे ते वातावरणाचं हे नाही घेतायेत, काय म्हणतात तो इम्पॅक्ट नाही मिळत तेवढा. हॅलो, हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.